हा आवाज येतोय काय?
हा येतोय येतोय.
हम्म कायच हो नाय.
काय नाही, तस बसलोय, जेवण वगैरे झाल होत.
हम्म थंडी पण भरपूर वाढल्या ना?
थंडी वाढली ना, पावसाच पावसामुळे आता खर तर मला अस ते छोटी दिदीला माझ्या झोपवत होते ना, उठावस वाटत नव्हत, इतक थंडी वा वाटत होती.
हवे मध्ये गारठा हा पावसाळ्यामध्ये भरपूर निर्माण झाला.
हम्म बरोबर.
यांच्या पाठी माग, हम्म कारण म्हणजे, बऱ्यापैकी हे गोष्टी हिवाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात, हिवाळा उन्हाळ्यात पावसाळा अशा गोष्टी ह्या प्रत्य प्रत्येक जे ऋतुचक्र आहे ना, ते बदलत निघालय अस मला तर वाटत.
हम्म. बरोबर आहे तूम्ही म्हणताय तस, कारण पहिल्यासारखे जे सीझन असायचे ना, चार चार महिने उन्हाळा, चार महिने पावसाळा, चार महिने उन्हाळा, चार महिने हिवाळा, अस. अस राहिलच नाही. आता बघितलतर वर्षभरात पाऊस पडतो. जस आपण म्हणतो ना लगन सराई फक्त मे महिन्यात, ऊन मार्च मध्ये असायची पहिली. तस लग्नही बारा महिने होतात आणि प्रत्येक पाऊस त्याच्यामध्ये पावसाळा पण बारा महिने चालू झाल्या अस. हो मला तर वाटतय. आणि याच कारण म्हणजे ग्लोबलायझेशन झालय, म्हणजे आपल्याला पृथ्वीच जे तापमान आहे, ते पहिल्यासारखं संतुलित असं राहिलेलं नाहीये. आणि त्याच्यामुळे हे ऋतूचक्र आहे ते आपलं सर्व विस्कळीत झालेले. पाऊस आला तर खूप येतो, इतका येतो कि पुराची परिस्थिती होते. आणि नाहीच आलं तर इतं कोरडं किंवा उष् उष्णता पण खूप होती म्हणजे उन्हाळ्या, उन्हाळ्यासारखं खूप जास्त-जास्त जाणवतो.
हम्म, आता हे ग्लोबल वॉर्मिंग वाढायचं कारण म्हणजे आपणच आहे. सत्ता अंबरीतस हे. लोक त्याला जबाबदार येत आपण म्हणजे जंगल तोडा असून दे किंवा इतर गोष्टी म्हणजे हरित आपल्या त्या हरित गृह त्याच्यामधनं बाहेर पण ते सी. एफ. सी. वगैरे वायू असतील त्याच बरोबर उद्योग -धंदे असतील. किंवा ते जे कारखान्यामधल, जे होणारं प्रदूषण असेल किंवा आपण जी गाडी वगैरे चालवतो. त्याच्यामध्येल जो कार्बन डाय ऑक्साइड बाहेर पडतो. त्या उत्सर्जनामुळे असेल. किंवा मिथेन वायू आपला असतो. बऱ्यापेक्षा शेणामध्ये ह्याच्यामध्ये खरं त्याच्यामध्ये जे, अ ऑक्साइडयुक्त जे वायू बाहेर पडतात. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंग होत. आणि काहीतरी ज्वालामुखीचा विस्फोट झाल्यानंतर त्याच्यामधनं बाहेर पडणारा धुर असू दे. त्यामुळे ते कण ज्यावेळी हवेत मिसळतात, त्याच्यामुळे इन्व्हायरमेंट हे पूर्णपणे धोक यात येते आणि सगळ्यात एक महत्त्वाचं कारण म्हणजे तो वाहनांची संख्या भरपूर त्याच्यामध्ये वाढलेली आहे. आणि त्याच्या वाहनातून बाहेर पडणाऱ्या, धुराच्या मुळे सुद्धा बऱ्यापैकी हे वातावरण चेंज होते. ते ग्लोबल वॉर. हम्, दूर वरती पसरल्यामुळ ते लोकांच्या हिला पण ते घातक ठरते ना.
ह बरोबर आहे, तुम्ही म्हणताय या गोष्टी. म प्रदूषण वाढलेलं आहे वाहनांच्यामुळे. किंवा कारखान्यांमुळे पण प्रदूषण वाढलेलं आहे. आणि त्याच्याबद् बाबतीत अजून एक गोष्ट मला वाटते की झाडांची जी संख्या हे आपल्या पृथ्वरती ती पण कमी होते नाही का म्हणजे अं माणसं चांगल्या-चांगल्या ठिकाणचे जे चांगले झाड असतात त्यांची वृक्षतोड केली जाते. त्याच्यामुळं ते सृष्टीचं जेवढी पाहिजे तेवढी हिरवळ राहिलेली नाही, त्याच्यामुळे झाडांमुळे काय होतं जमिनीची जी तापमानाची प्रक्रिया ते मला तर वाट व्यवस्थित होते. आणि मग. ते व्यवस्थित संतुलित राहतं पण त्याला पण ह्याच गोष्टी आपल्यालाच आपणच कारणीभूत आहोत माणसं, वृक्षतोड करतात, वाहनांचा जास्त वापर करतात. चालण्या माणसाने सोडून दिलेलं आहे झाडां लावणे सोडून दिलेलं आहे. किंवा झाडांचा उपयोग काय हे लक्षात न राहता फक्त घरे. मॉल बांधणं किंवा कारखान्यांचा वापर करणं. याच गोष्टीसाठी आपण आपल्या ज्या पृथ्वीचा तो वापर करतोय पण हे आपल्यासाठीच घातक ठरतें हे कधी म त्याच्या लक्षात येईल काय माहिती असं मला वाटतं.
हम्म तेच आणि बऱ्यापैकी आता आपण काय म्हणतोय की ह्या गोष्टी ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढल्यात. परंतु ह्याचा वापर काय आपण सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात होत असतो परंतु आता ते थांबू शकत नाही परंतु कमी मात्रा आपण निश्चित करू शकतोय. तर त्याच्यामध्येस हा ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे तापमान वाढते. हिम नद्या वितरण्याचा प्रयत्न होतोय कधी भूकंप होतोय कधी ज्वालामुखी होत तोय आणि कधी अवकाळी दुष्काळाच्या म्हणजे पण त्याला दुष्काळाच्या ज्वाळा आपण त्या म्हणू शकतोय की बऱ्यापैकी दुष्काळ पण पडू शक तोय जैवविधतेचा मोठ्या प्रमाणामामध्ये राहस पण होऊ शकतोय. म काही वेळा शेती आती पाण्याचा वापर याच्यामुळे जमिनीचा पण कस ह्याच्या कमी होत चाललेला आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे. आणि ती कुठ तरी कमी केलं पाहिजे आणि ह्या इनवरोनमेंट वरती होणारा आघात थांबवला पाहिजे. असं मला वाटतंय.
हम्म बरोबर आहे तुमचं. म्हणजे आता हे जे झालं ना तुमचं म्हणणं की शेतीचा कस निघून जातोय. कस निघून जाते त्या बाबतीत एक म्हणायचंय मला की आता जे उत्पन्न घेतलं जाते शेतांमध्ये तर फळं असतील किंवा कुठली भाजी व गैरे असल हांच्यामध्ये अ भरपूर प्रमाणात खतांचा वापर करून केमिकलचा ते पिकवण्याची प्रक्रिया उत्पन्न काढण्याचं हेच फक्त जास्तीत जास्त केलं जातं. पण पूर्वी असं नव्हतं सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थित खति कई सॉरी पिकं घेतली जायची. म्हणून ते माणसाचं आरोग्य पहिला जास्त आयुष्य वाढलेलं म्हणजे जे आतापर्यंत जिवंत म्हणजे जग तात आहे काही काही पहिले लोकं पण आपल्यासारखे जे आत्ताची पिढी आहे ते बघा किती आयुष्य झाले या पिढींचं माणसांचं कि फक्त पन्नास ते साठ एवढेच वर्ष असेल नाही का त्याच्यामुळे मला असं वाट तं कि आपणच आपल्याला काही गोष्टींचा काय म्हणतो चुकीच्या गोष्टी आपण करतो.
हम्म तुम्ही म्हटलं त्या प्रमाणे जमिनीच्या कसामध्ये रासायनिक खतांचा वापर भरपूर आणि पाण्याचं प्रमाणही मोठ ठा प्रमाणात मध्ये झाले त्यामुळे जमिनीमध्ये क्षाराची क्षमता ही . मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागल्या आणि हे क्षार काय करत ते की जमिनीचा कस पूर्णपण कमी करते. जर आपण याला अमृत पाणी असेल किंवा जैविक घटक जर त्याला चांगल्या पद्धतीने जर दिलं तर त्या जमिनीचा पूस पण वाढू शकतो आणि कस पण जो घडलेला आहे तो कमी होऊ शकतोय ह्याच्याकडं लक्ष्य प्रत्येक शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ही जंगलतोड केल्यामुळे काय होतं कि जमिनीची मोठ्या प्रमाणामध्ये धूप पण हो अन व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे त्याचा एक मोठं नुकसान म्हणजे आवर्षण पूर्णपणे कमी झालं म्हणजे पावसाचं प्रमाण सुद्धा कमी वेळ झाले. आणि ह्या ऋतू चक्र हे पूर्णपणे बदलले आपण पहिलस सुरुवातीला आपण चर्चा केली त्याप्रमाणे. त्यामुळं ते ऋतुचक्र स्टेबल झालं पाहिजे आणि बऱ्यापैकी आता उ झूमचा, वायूचा स्थर पण वरती कमी होत निघा लागलाय. आपण बऱ्याचशा गोष्टी इथं जाळतो तर ह्याच्यावरती ह्या गोष्टी अपायकारक ठरतात. ते ओझनचा थर पण वाचला पाहिजे, सूर्याची अतिनील किरणं ज्यावेळी पृथ्वीवरती पडतात त्यावेळी ती किरणं व्यवस्थित, पडली पाहिजे. जर तर ओजन वायुचा जर पडदा खराब झाला तर बऱ्यापैकी रोग हे लोकांच्या मध्ये पसरू शकतात. त्याचबरोबर तापमान सुद्धा त्याच्यामध्ये वाढण्याची शक्यता दाट असते. अन आणि आपण बर्याचशा तर गोष्टी ही विसरत जातो, लक्षात घ्या. जर आपण पवन ऊर्जेचा वापर केला तर ग्लोबल वॉर्मिंग सूर्याचा वापर, अपारंपरिक ऊर्जा म्हणून आपण करतोय. तर त्या ऊर्जेचा, आपण योग्य पद्धतीने आपण वापर केला पाहिजे. असं मला वाटतंय.
नाही, बरोबर आहे. म्हणजे पूर्वीच्या ज्या गोष्टी गोष्टी होत्या त्याच आपल्यासाठी चांगल्या आहेत. आता आपण काय केले प्रगती किंवा आधुनिकता या गोष्टीच्या मागे लागून, त्या नवीन गोष्टींमुळे काही काही गोष्टी घातक ठरतात त्या आपल्याला, असं झालंय. लिमिटेशन येते. माणसरीने ठेवतात त्याची मर्यादा पूर्ण क्रॉस केलेली आहे, म्हणून या गोष्टी आपल्याला स्वतःलाच भोगायला येतात, असं मला वाटतं.
हम्, आता ह्याच्यावरती उपाय काय केले पाहिजे? की प्रत्येकानं एक झाड प्रत्येक कुटुंब आणि एक झाड, अशी एक संकल्पना त्याच्यामध्ये पाहिजे. सौरऊर्जेचा योग्य पद्धतीनं वापर सुद्धा त्यांनं केला पाहिजे. आणि आपण आता वाहतूक करताना जे जमी हच्या मुळं ते सायलेंसर मुळं मधनं तो धुर बाहेर पडतो, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं. तर इलेक्टी चा हे ला एक पर्याय म्हणून, आपण त्याचा वापर करू शकतो. इलेक्ट्रिक वाहनही मोठ्या प्रमाणामध्ये वाप वापरली पाहिजे. त्यानंतर च्या ऊर्जेची बचत सुद्धा, त्याच्यामध्ये केली पाहिजे. प्लास्टिकचा जो वापर आपण आता मोठ मोठ्या प्रमाणामध्ये करतोय, तर तो प्लास्टिकचा वापर सुद्धा कमी केला पाहिजे. तर प्लास्टिकचा वापर जर कमी केला, तर ग्लोबल वॉर्मिंग थांबू शकतं आणि काही वेळा प्लास्टिक हे पूर्णपणे अं वितळवलं जातंय. आणि त्याच्यामधनं जे बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये मिसळलेल्या असत तात, कार्बन उत्सर्जण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये असते, त्यामुळे ते कुठेतरी थांबलं पाहिजे.
बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या बोललात ना त्या आपण उपाययोजना केल्या पाहिजे. सगळ्या मी या म्हणजे मला पण ह्याच गोष्टी आठवल्या की, उपाय म्हणून प्रत्येकाने झाड, नक्कीच लावलं पाहिजे. तसेच प्रत्येकाने इलेक्ट्रॉनिक वस्तू जरी ती गाडी नाही खरेदी करता आली तरी पण निदान चालत जायच्या अंतरावरती गाडीचा वापर करण्याची काही गरज नाय, नाही का? किंवा अ जास्तीत जास्त सायकलचा वापर करायला पाहीजे अस मला वाटत. उगाचच वाहनांची गर्दी पण होते. आणि त्याच्यामुळ प्रदूषण पण होते. चालणे हे आपल्यासाठी जास्त आरोग्य ज त्या दृष्टीने फायदेशीर तर आहेच पण त्याच्याबरोबर आप आपण आपल्या सृष्टीला पण काही ना काही मदत करतोय. हे सगळ्यांनी लक्षात घेऊन अ ज्या गोष्टी आपल्यास सगळ्यांसाठी अ उपयोगी आहे. त्यांचा अ अवलंब केला पाहिजे.
हो बोलतोय, बरोबर आणि ह्या गोष्टीच वापर केला तर बऱ्यापैकी गोष्टी ह्या क्लिअर होऊ शकतात. प्रत्येकान या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. आणि तिचा वापर आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये पण केला पाहिजे. त्याच्यामुळं काय देशाचं, राष्ट्राच किंवा डब्ल्यू एच जी चं डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जेचं आहे. जे काम करतय तर त्याची उद्दिष्टही खऱ्या अर्थान हीच हाईत, मग ही उद्दिष्ट जर पूर्ण झाली तर खऱ्या अर्थान ग्लोबल वार्निंग ही थांबू शकते.
बरोबर आहे. आणि हे प्रत्येकाच्या हातात ये. म्हणजे कुणी एकानेच केला वा अस नाय, एकेकाने सुरुवात करायला हवी या गोष्टी ची गरज ये, आता सध्या कारण आपल्या सगळ्यांचं जे जीवनचक्र आहे, ते खरंच संतुलित नाहीये. खूप साऱ्या समस्या आपण याच्यामुळेसं रोज फेस करतोत. त्याच्यामुळ नक्कीच आपण एकाने तरी सुरवात स्वतःहून केली तरी म्हणजे जास्त त्याचा प्रसार करावा. नाय त सगळ्यांनी त्याचा अवलंब करावा, नाही का.
हम्म होय. एक कारण ही एकटी जबाबदारी न्हाय, सगळ्यांनी जर आपलं काम व्यवस्थित पणे पार पाडलं तर, ही जबाबदारीतन सगळे मुक्त होऊ शकतात. त्यामुळ प्रत्येकान ह्याचा काटेकोरपणे उपयोग आपल्या वैयतिक जीवनामध्ये केला पाहिजे. आणि थोडं आता प्रत्येक हे काय हूं जवळ जवळ आपण बघितलं तर दररोज घडून येणारी प्रक्रिया नाय एक पन्नास टक् दहा टक्के, वीस टक्के असं करत करत आपल्याला त्या गोष्टी कमी अम्म करायचा प्रयत्न प्रत्येकानं केला पाहिजे.
नक्कीच नक्कीच, ठीक ये. आपण अ ठेवूयात का सर आता
चालेल ठीक ये ओके
छान वाटल तुमच्याशी बोलून.
हो तुमच्याशी बोलून पण छान वाटलं.
हो हो.
हां ओके
बाय.